नाही हो थोडं मला तुमचा आवाज नीट नाही येत आहे. हॅलो
आता ऐकू येते
हा आता आला आता आला
हा हा हा हा हा म्हटल मुलगी पहिलीत तर त्या जास्त आहे ना हे लिहायला वगैरे म
हा खूप आहे म्हणजे आप आपल्या वेळेला इतकं नव्हतं हा काय म्हणालात
नाटकालंय आहे ना इंग्लिश बरोबर
ऐकू नाही आलं इंग्लिश सोबत असं एक
हो इंग्लिश सोबत म्हटल मराठी पण आहे का मराठी पण आहे का त्यांना मराठी स्टार्ट झाले
ये हिंदी आहे मग त्यांना एल के जी पासून हिंदीच थोडं होत युके जी ला भरपूर होता आता तर म्हणजे बारा खडी पूर्ण चौदा खडी सगळ आहे म्हणजे आता शब्द वगैरे हिंदीचे पण आणि मराठीचे पण. मग त्याम त्यांच्या मानान ते खूप होतयं सगळीकडे आहे सी बी ए सी चा आहे. नाही सी बी एस सी सी बी एस सी सी बी एस सी.
नाही तर म्हटलं हिंदी नसेल अस ना हिंदी सी बी एस सी असल्यामुळे
हा आहे आहे तेच तेच म्हणलं आपल्याला कस पाच ला वगैरे या गोष्टी राहायच्या ह्यांना आता सुरू आहेत ना त्यामुळं वाटलं आणि मुलां च कस होतय आपण शिकवलेलं वेगळ भले आपल्याला कितीही आलं तरी त्यांना कस होतय कितीही शिकवलं तरी शाळेत जे जेव्हा टीचर शिकवतात ना तेव्हा त्यांच्या डोक्यात जास्त चांगलं बसतयं. त्यामुळे ते शाळा मिस झालेल आपल्याला खूप काम आणि आधी कसं असायचं एखाद दुस सरा विषय रोज. आता सगळे सब्जेक्ट घेऊन जा इव्हन त्यांना कॉम्प्युटर पण आहे दोन वर्ष झाले. हो. मग ते खूप होऊन जातंय त्यांना.
हा हा हा हा.
त्यांच्या सोबतीनं आपला आपल्या पण घ्यायला एकाद दुसरा दिवस आळस झाला ना खूप लोड होऊन जातयं मग.
करून बघाव ला आधी करून बघाव लागतो अभ्यास पण ना. मुलांचा अभ्यास आपण आधी करावा लागतो नाही का असं म्हणते.
करावा लागतो तरी पण माझं कसं होतय मी थोडंसं आधी क्लासेस घेत होते ना त्यामुळे माझ म्हणजे टच शमध्ये असल्यामुळं मला विशेष काय नाई व्याप पडत. पण बाकी म्हणलं तर मग आवघड होतयं.
हम्म हं हम्मम्म हम्म हो जे नौखे आहेत त्यांना खूपच
अवघड होऊन जात हा माझं आणायसे मी काय क्लास घेत होते आधी. त्यामुळं माझ ते टच मध्ये राहिलंय. त्यामुळे इव्हन मॅथ्स असू दे. सायन्स असू दे काय हे होऊन जात नाही.
मध्येच एक कॉल आला मला हा.
हा का. त्यामुळे थोडा आवाज हे गेला बरोबर आहे.
हॅलो.
हा हॅलो.
हा मला मध्येच एक कॉल आला त्यामुळे तुम्हाला कदाचित डिस्टर्ब आल असेल.
तेच तेच तेच त्यामुळं बाकी.
अ आवाज आवाज नाही येतय ओ.
वारीच दर्शन झालं का?
नाही ना आम्हाला नाही जायला झालं ना आम्ही तिकड गेलो होतो कार्यक्रमाला.
हा हो हो हो .
हम्म हं कं.